हा, बोल.
काय चालू हाय? ए भांडकुरी चिमा.
ते तु
ह सस्बड न मी सांगितलं मी साडी घेतली म्ह पूला अ हा होय घ्यायला पाहिजे कि तिला असं बोलल्याे पण हाफ पैसे देतो म्हटल्या घे हाफ
ह हॅलो
ग्ब जा करत नते कणरे कडचे
मग तू जरा गाम बलीस बर होईल
हम् येतो काय वा
ह बरं
ते लू
हम्म
भांडी दोननागळ झाला आहे तुमचं
ते ग पडत्याांगव
दादा आलेवर र्ून आला
नाही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
ते
ब्लाौस
अ ला कात
आणून घेवल्या जातात
कुठलं तुझं
हम्म
काय म्हणटल्या
काय म्हणतात शे तो पण म्हणत नाही नाही पण म्हणत नाही
मग तू बणशील की नाही करणार आहे की नाही ते तर सांगा मला असं
मी कशाला बोलू बाई
बोलल्याशिवाय काय होत नाही ग बोललीस तरच होती का
काच होत त्याच
घेऊन गेल्यात त्यांनी
तितच पडलंय
माझ तर शिसा कमीच आहे माझं पण मला दूर दूर पर्यंत दिसेना अपे काळजी
अ ना घुराकडून येणार आय मीन तुचं नाव रमण देव कसाला पायल
ह तर पण बरोबर आहे पण साडी हलायला पण पाहिजेत ना
बाईच सगळं समजालं साडीचच
मला आता म्हणत होत्या काय तासत जाऊया काय आपण शिक
हा त
मी म्हंटलं द्या की हो माझ्याकडं मी चाले तिकडं
तीर्थ ब ट ट
आता बोलल्यात हो ते रिसेप्शनला त्यांना जायचंय म्हणून म्हणत असते माझ्या मग एकदा घेऊन जाऊन आणतो
हम्
पण त्यांना घेऊन जाऊन आणतो म्हणजे ब्लाऊज तर शिवतील आपलं
मग त्यांना घेऊन जाणारस का
नाही नाही पल्ली भरभर करणार नाही
चष्मा आणला
स्पेशली नव्हत ग त्यांना
हम् हम्
पल्ली बरोबर कस होत नाही ग ते
हम्म
त्यांनी पण सोडायला येणार आहेत आवरायला द्यायच्या बहुतेक माझ्या मते त्या पण येतील तुझ्यासोबत
कुठं रडायला
जयज हो आहे पण
ह मुल असती
ठीक ठाक अ नाही काय तिकडे गेलेलीस भैय्याला शर्ट घेऊन जात
होय वस का
त्याच काय चाललंय
हो होतोय बदाम शेक
छ छ
ह
लास्ट ना
काय म्हणताय स मोमज ते आणतील काय
ह ह हो ह
हम्म
हल्ला होमे चालेल पण तो रेसिपी सांगतेस का
छान
अच्
काळजी करायच काय काम
हम्म
घरी येऊन जा पोहे शाबू तांदूळ
अच्छ
बदाम
म
काजू पिस्ता खारीक हे सगळं थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं
हम्म
ह थोडस हळद
अ ह हम्म हम्म
पण घायची म्हणजे मग भायर झोपायला पाहिजे
हम्
म्रझी वेळे कोण करायच
हम.
गौरीला खायचाय.
हां.
काय झालं.
मला बनवा.
बर आणि तू पण एक सप्तास सांग.
ते, नाव
पण केल्यावर खायचं असं आमच्या सासुबाई म्हणतात.
हो कां.
आणि तुमचे कपडे असतात, पडलेली कायम अशी फुललेली. तुम्ही
हो, कां
हां.
आणि काय,
ओके. आणि काय,
खप आहे. हॅलो एक मिनिट बाकी आहे.
किती कार्यावाले आहे, म्हणून जेवाचे टाईम लावून ‌बोलत होते.
त्याला पैसे कमवन्याचं साधन, असं नाही की, आपण फक्त फोनवरच बोलत बसा.
जरा,
तुमच्या घरामध्ये‌ काय शेपरेट हाय.
माझ गाव आहे इचलकरंजी, आणि कट करतो.